काय नाही बसलोय
जेवलास काय
जेवलो की
हम्म बर
हम्म हा ट्रिप फायनल कर आम्ही खर कळण झाले कुठ जाऊ
आता खरं प्लॅनिंग काय झालं तुमची
आता आमचं महाबळेश्वर
हम्म हम
अस त्यांनी
हम्म
वय शु किलोमीटर चतुर उटाय
हम्म-हम्म बर-बर, मग आणि कुठे-कुठे हाय?
आणि म बाकीच्या मित्रांनी काढल्यात नाही मला माहित नई ये.
हम्म अजून कधी जाणार ए मग?
आम्ही पाच तारखेला फायनल करतोय पण, तुला बदल नवीन पॉईंट माहिते काय? तुम्ही बऱ्याय
काय माइती नई रे.
हां
हम्म, काय माहिती नाही बाबा. आज कुठे गेला नाही शेतात?
अम् नाही रे.
का रे?
जरा सकाळी जाऊन आलोय. पायपा टाकून आलोय.
हम् हम् ते केलास नव.
आं आणि काय नाही तेवढंच करून आलो आज.
हम्म, बर बर. तुम्ही ह्याच्याआधी कुठं ट्रिपला गेलेला?
काय?
हेच्या आधी कुटं ट्रिपला गेलेला? हॅलो.
दांडिलीला गेलो होतो.
एलो दांडेलीला गेलो तो
काय काय केला मग?
हम्
हो खूप चालय बा
तिथं
हम्म काय काय ऍक्टिव्हटीज केलास?
तिथं होय बोटिंग, स्विमिंग, परत डान्सि टींग बिन सिंग असे लय ऍक्टिव्हिटीज होतीत.
हम्म, बर बर.
हां
आणि काय मग?
काय नाही बघ निवांत
कॉलेज तेन काय म्हणते
हाय की चालू हाय
हम्म कितीवीला आहीस आता?
अकरावी
हम्म फिल्ड कुठली तुझी?
सिव्हिल
फिल्ड नीट सांग की कुठली? हा हा डिप्लोमा करलाइस काय?
हा
हम्म बर बर
पिलो की
रिकामा ऑडिओ रिकामा ऑडिओ हा बोल
हॅलो
हा बोल कि
काय बोलू आता मी काय विचारत
अं
काय आता काय विचारासारखय
अरे आपली पण आता आम्ही पण ट्रिप ला गेलेलो वासोटयाला गेलेलो बघ.
काय करून आला तिथून, चांगला आहे बघायला?
व्हय गड चढायचय.
हम्म
चढून आलो. परत अजिंक्य तारा फोर्ट बघितलो. साताऱ्यात
हं
एक वस्ती केलो.
हम्म
टेंट मध्ये तेन राहिलो, बोटिंग तेन केलो.
हम्म
रिकामा ऑडिओ
रिकामा ऑडिओ मग
मज्जा केलो.
दहा मिनट सपले का नाय?
नाही अजून
किती मिनट अं?
आता तीन मिनिट.
दोघांच्या तीन मिनिटात ट्रीप आपल्या
ते तीन ते व्हाॅईस कॉल यायले.
तेला लाव काडी.
बर असुदे सोड.
काय नाही निवांत.
बर, बर कॉलेज कवा चालू होणार आता?
काय माहित नाही अजून.
हं, हं. मग रिझल्ट?
रिझल्ट पण माहित नाही अजून.
कधी लागणार पास तर होतोस काय?
काय माहिती आता.
हम्म.
नापस व्हायची शक्यता लई हाईत.
हम्म. बर, बर. शेतात काय, काय केलंस मग आज?
भांगलुन आलो.
हम्म, हम्म. मग आता जाणार हायस? की नई
जाणार आहे की.
हम्म. काय करणार आहेस? नको.
नाचनार हाय.
आता पुढं मग आता चहा पिऊन झालं आता मग कुठे जाणार काय पोरा बिरांच्यात
आता ढोरं काय आलं नाहीत अजून.
अं?
पोरं काय आले नाहीत अजून बोलवायला.
हं, हं.
मग पोर बोलावाय आल्यावर जायच.
बर.
आणि काय म्हणतोस तू पण विचार काय तर चाल ते
काय विचारू? काय विचारू?
हे काय बी विचार की त्यात काय एवढं
ये ये ये ये चक्रम आहेस काय? ह मग पुढच काय वि चार हाय
काय? चार नाय माझ पुढच
रिकामा ऑडिओ
डोक दुःखायला लागलय काय करू कळ ना.
का रे?
असंच
रिकामा ऑडिओ
माझ्या बहिणीने कांड एक करून ठेवल्या.
बर बर असू दे असू दे असू दे असू दे रिकामा ऑडिओ
लय मोठा कांड करून ठेवलाय हम्म रिकामा ऑडिओ
जो सोड आता कोणाला
हॅलो
हॅलो
हा हां
हं आणि काय मग
काय नाय
तुमची कॉलेज मध्ये व्हिजिट कुठे गेलती रे?
आमची व्हीजिट व्हय एकदा जयसिंगपूरला गेलती.
अय
एकदा जयसिंगपूरला गेलती.
हम्म
आणि एकदा मिरजंला गेलती.
तर कशाला
हायवेवर गेल-
तिथ काय काय केला काय काय बघित लास
काय तिथ गेलो सर्वे केलो. मेजरमेंटन्स घेतलो. माप घेतलो आणि आलो.
अं बर बर.
अ
चालतंय, चालतंय.
चालतय़, चालतंय दहा मिनट. झालंय बजेट लई चाललाय जरा
हम्म‌.
तरी तुमचं पॉइंट सांग. किती बजेट चाललंय?
आमचं बघ सहा, सात हजार रुपये. सहा, साडे सहा पाच, साडेपाच हजार रुपये झालयं.
अ कुठलं पॉइंट आहे तुमचं?
पॉईंट लई काय काय हाईत गं मला निट माहीत नाहीये.
हम्म, हम्म‌. बर, बर. मग इथलं जवळपास कुठं तर बघा.
हम्म जवळपास आता काय सांगायचं यांना लई लांब लांब फिरायचं हाय नई.
तिकडे इस्लामपूरला तेन डोंगर आहे तिकडं जावा.
आता काय सांगू. ट्रिप काढणारा ओम पट्टेदार
हम्म. पोटभर बर, बरं.
हम्म.
चला विचार घ्या अजून दुसरं बघूया काय चालतंय काय बाबा.
काय आता काय सांगू ते तिघांना.
हम्म, हम्म. साताऱ्याकडं पण पॉइंट चांगल हायत. कुठलं तर रायगड बियगड फिरून या, पन्हाळा फिरून या.
ते सांगितलोय कि त्यांना तेनी म्हणत्यात आता बंद झालंय सगळं.
अई उलट रायगड तर आता चालू आहे आणि किती चांगल‌ असतेय माहिती आहे का आता रायगडला तर. मंद ह मंदा कोणतर जाऊन महाबळेश्वर कोट तेन बघून आलो असतो.
कितवं हातात डोक्याला हात लावशील
एवढं महाबळेश्वरला एवढं कुठं बजेट येतयं खरं? हा.
अगं सहा, सात हजार रुपये खर्च येईल महाबळेश्वरला.
माणसे येत नाही रे ते कंबाईनमध्ये ये
हं मानसी
हाड आम्ही सगळं बजेट काढलेलो रायगड आणि महाबळेश्वर एवढं आलं नव्हतं आणि
किती आलत?
तरी मानसी दोन, अडीच हजार पर्यंत आलेलं.
कसं काय?
व्हय तेवढंच आलेलं.
गाडी भाडं कसं होतं बाळ तुमचं?
वीस रुपये किलोमीटर.
वीस रुपये किलोमीटर?
हो वीस का एकोणीस रुपये होत. काय माहिती नाही बाबा?
आ?
नाही.
विचार किती दादाला.
दादा महाबळेश्वर किती किलोमीटर होतय रे? तीनशेच्या आसपास होतय.
जाऊन युन?
जाताना.
जाताना तीनशे, येताना तीनशे?
तरी आम्ही खर जास्त जण आपण जास्त जण होतो रे तवा‌.
कोण किती जण होतीत?
तरी एक दहा जण हुतो.
कुठली गाडी होती?
ट्रॅव्हल्स.
दहा जणान ट्रॅव्हल्स महाबळेश्वर आपल्या घरातली कवा गेलतीत महाबळेश्वरला?
जाणार हुतो मधी प्लॅनिंग चाललेलं बघ.
हा.
पोरंपोरं जायचं हुतं ते.
हा, हा, हा, हा, हा. महाबळेश्वर अन रायगड अडी अडीच तीन हजार रुपयेमध्ये आलत?
होय.
बर.
बरं चालतंय ठेव. हा चालतय ठेऊ काय? हा.